नमस्कार आवाज ये
हा. हो येतो येतोय. तुम्हाला येतोय?
हा सर ते मग नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं ते कट झालं.
बरं.. बरं.. मग, आपण तर टॉपिक घेऊ म्हणजे विषय घेऊ आपण. ट्रिपबद्दल.
बरं बरं. चाललं..
अ बरं मग, तुम्ही आता सध्या आता, पावसाळा सुरू झालाय.
हम्म.
मग, आता तुम्हाला समजा चान्स मिळाला. कुठे फिरायला जायचा?
हा.
तर, तुमच सर्वात म्हणजे ब इच्छा आहे. पण तिथे जाण आलं नाही असं कुठलं ठिकाण आहे की तिथे तुम्ही आता जाऊच तो
म्हणजे आता, आम्हाला हरिहरला जायचं होत पावसाळ्यात. पण मग तिथं जाणं काही शक्य झालं नाही हा. मग तिथं काही जाणं शक्य झालं नाही म्हणून म आम्ही ब्रह्मगिरीले गेलतो. .
हा म्हणजे ते नाशिक जिल्ह्यातच आहे.
हा नाशिक जिल्ह्यात आहे.
अ त्या व्यतिरिक्त म्हणजे त तोता हा तुमचा जिल्हा
ह हॅलो. हॅलो
ते येतोय आवाज?
हा येतोय ना बोला हॅलो बोला सर हा.
दोन तीन दिवसचा स्टे होईल. तिथे थांबता येईल फिरता येईल असं कुठलं ठिकाण?
असं म्हणजे अम मन आम्हाला अ एक दीड महिन्यापूर्वी असं मनालीला जायचं तर आठ दिवसासाठी. पण मग ते पावसाळ्या मुळं तिकडं खूप बरफ पडू पडतोय ना.
त्यांच्यामुळे तिकडं काय बंद केलंय सध्या जायला.
मग त्यानंतर तुम्ही समजा इथे इथले जळगाव जिल्ह्याचे ठिकाण बघितले का जसं तुमच ब्रह्मगिरी आहे.
हा.
त्या टाईपचे ते आपले इथे जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये दोन तीन ठिकाण असे आहे म्हणजे ते एकदम असं वाटत की का दुसऱ्या कंट्री म आले तिथल्या आजूबाजू ता परिसर नेचर वगैर आहे
अच्छा ते म्हणजे कसं आहे आम्हाला अजून ते बाहेर दुसऱ्या तालुक्यातले माहित नाही ना असे ट्ररीपचे याचे त्याचे
म्हणजे फॅमिली सोबत जायला आवडतं किवा मित्रांबरोबर असं.
फॅमिली संग पण आणि मित्रां संग पण. दोन्ही चांगलेच वाटत.
अ तुम्ही ना इथे जळगाव जिल्ह्यामध्ये ना एक पाटणा देवी म्हणून आहे तुम्ही युट्यूबवर ही बघू शकता.
अच्छा हा.
म्हणजे एकदम प्रख्यात, एकदम प्रचलित हा हा तिथे काही डायरेक
अच्छा ते म्हणजे फॅमिली संग येण्याच ठिकाण आहे ना.
पहाड वगैरे वर जायला मित्रांसाठी म्हणजे मित्रही जाऊ शक त्यात फॅमिली जाऊ शकते हो. तिथे ते एक अ एक खूप जुना शिवकालीन मंदिर आहे. त्यानंतर एक देवीचं मंदिर आहे हा त्यानंत तर नदी वगैरे आहे, आणि त्या व्यतिरिक्त असे दोन ते तीन डोंगर आहेत, छानशे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना एक तुम मॅजिंटाले, ऐले असेल.
हो हो.
हा ते अजेंठा लेनिस टाइपचेच तिथे कोरयो बंगलेला गेलेल्या मूर्त्या आहेत.
हम् म्हणजे अशा लेणी
हा लेणी पण आहे, मंदिर पण आहेत, नदी पण आहे, डोंगर वगैर पण आहे. म्हणजे असं पूर्ण राऊंड केला की बा एकदम पर पेक फिरनं
ऑल हम्म ऑल ओवर आहे माझे परफेक्ट.
हा त्याच्यानंतर कसं, हे जे तुम्ही हेडरिअर सांगितलं
हा हा.
हे फॅमिली साठी नाही, तसं म्हटलं
नाही ते, फॅमिलीसच नाही आणि ते थोडं रिक्स पण आहे.
हा रिस्की आहे. आणि तिथे शक्यतो, मित्र मित्र असलेले खूप बरं.
हम्म.
आणि कसं तिथे ड्रिंक वगैरे, केलेलं कोणी चालत.
हा, ते पण आहे.
आणि आता सध्याची स्थिती आहे कि मुलं फिरल्याशिवाय कुठे जात म्हणजे व
जात नाही. हा ते त्यांना कुठेही जायचं असलं ते, पहिले घेतात
हा आणि आता हे म्हटलं. कि, पड वगैरे चढायच म्हटलं त्या ठिकाणी असं चालत नाही जेऊन वगैरे गेले, हा म्हणजे डायरेक्ट ते जीवाशी हा जीवा खेळावं लागतं, बर अशी गोष्ट खेळ
म्हणून त्यासाठी कधी पण जायच्या वेळेस असं प्यायचं नाही. तर दवी लागते चाळीस किलो.
ट्र्रीप म्हटली अशा रिस्की ठिकाणी जायचं, निेरवेसनी मुलं असलेले खूप चांगलं
हा आणि चांगलं जाव असेल, उद्योग हे करणारे पण नाही पाहिजे. उशार.
बरोबर.
चांगलं असं, जायचं नीट सावकाश चढवूनचं उतरायचं, ला आगाव पानं पण नाही करावला.
अ त्यानंतर आणि जर, तुम्हाला समजाव विदेशाची ट्रिप मिळाली, तर तुमची कुठे? इच्छा आहे की, तुम्ही या देशात जायला आवडेल तुम्हाला की कंट्री फिरायची आहे.
स्विझरलँड
सेम सेम मला पण. ह
कारण की तिथला, म्हणजे आता आपण सोशल मीडिया याच्या त्याच्या बघतो, होता तिथला असं अ व्ह्यू भारी बघण्यासारखी. घरून शिकण्यासाठी पण, भारी म्हणजे ते पर फिटक आहे, उदाहरण म्हणून भारी तेे सगळ्या दृष्टकोनातून
हा तस पाहिलं, तर मग अ
तसं शिकण्यासारखं म्हटलं. तर मग आता जे, अमेरिका वगैरे आहे.
हा.
त्याही कंट्री खूप छान आहेत. तस म्हटलं, कि तिथे शिक्षण वगैरे हा शिक्षण म्हणा, त्यानंतर फिरण्यासाठी म्हणा.
हम्म ते आहे. वरून असं काही नोकऱ्यास नोकरी संदर्भात सगळे ते चांगलंच
हागकाँग झालं, जपान झालंय. ये
डेव्हलप सार हा, खूप सारं असं बघण्यासारखं हाय. खूप म्हणजे खूप डेव्हलप करेल त्यांनी, आपण असं विचारपण नाही करू शकत तेव्हा.
बरोबर, जपान म्हटलं तर डायरेक खूप डेव्हलप आहे. आणि मला जर चान्स मिळाला तर हा
म्हणजे तिथे कसं लोकही सर्वची मिडल मिडल क्लास तो चांगल्या लेव्हल पर्यंत, सर्व टाईपचे लोक हायत.
सगळ्या टाईपचे असे एकत्र येरात.
आणि त्यानंतर आता हे सध्या पावसाळा चालू आहे.
हा.
एक एक चिखलदरा म्हणून हाय, चिखलदरा भंडारदरा.
हा बंदादर ऐकूनी
मीही म्हटलं पावसाळ्यात महाराष्ट्राचे सगळ्यात सगळ्यात सगळ्यात भारी म्हटलं तरी चालेल.
हं, पावसाळ्यात ते सगळ्यांच असा म्हणजे बघण्याचा हे भारी राहतो. सगळे काशे हरियाली राहती.
त्याच्यानंतर शक्यतो
हा ते पण बरं पण वरून एकटं जाऊन नये जोडी पाहिजेल कोणी.
हा म्हणजे कसं गाडी असली की कुठे थांबता येतं. स्टे वगैरा त्याच्यानंतर हा आणि शक्यतो अगोदर थोडं लाईन लावलेली बरी. म्हणजे जसं की काही रूम वगैरे घेऊन ठेवली. दूरचा असला की, नाहीतर समजा तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये हा जिल्ह्यामध्ये फिरतायात, हे कसं वन डे रिटर्न तुम्ही एका दिवसात सर्व फिरून वगैरे येऊ शकता.
पण मग असं बाहेरच्या जिल्ह्यात जायचं म्हटल्यावर आपल्याला सोय बी आधी पहिवं लागती सगळी.
बरोबर स्टे वगैरक म्हणजे म राहायची सोय हां. कसं तर भर स्वतःची फिरण्या फिरण्याच्या ठिकाणी जातो आपण, शक्यतो तिथे ना याअगोदरच आता शक्यतो फिरण्याचं ठिकाण म्हटलं की, आपण शनिवार किंवा रविवार बघतो.
हा वीकेंड्स बघतो.
हा आणि त्यानं तर तिथे सर्व रूम वगैरे सगळं बुक होऊन गेलेले असतं अगोदर.
हो.
हे हे या कारणामुळे भरपूर हाल होतात शक्यतो‌.
हा ते तर हाय.
हा म्हणजे कसं थोडं फिरायला गेले.
हम्म सगळी इथेच सोय आपल्या करून ठेवलाय.
आजूबाजूला काय काय बघण्यासारखं हाय. म्हणजे समजा आपण एक. त्यांचे ठिकाणी गेले की त्याच्या आजूबाजूला. आपण काय बघू शकतो? हे पूर्ण झालं पाहिजे म्हणजे आपली ती ट्रीप आपली सक्सेसफुल होती. बरोबर ते आपली ट्रिप सक्सेसफुल व्हायला पाहिजे.
हम्म म तेपण बरोबर.
आणि शक्यतो म्हण ते ना त्याच्यामध्ये काही दुखापत नको व्हायला कोणाला?
हो स आपले सावकाशी पाळले पाहिजेल.
बरोबर हे ट्रिप म्हणजे डायरेक्ट ट्रिप खराब व्हायचे काम असतात.
हा आणि ते दिलेले नियम पण पाळले पाहिजेल आपण.
बरोबर.
हमं तुम्ही कुठं फिरेले का? म्हणजे असं चांगली जागा. आतापर्यंत फिरेल काय की कोणत्याही जिल्ह्यात. म्हणजे तुम्ही फिरालेन ती तुम्हाला आत्तापर्यंत भारी वाटले असं.
म्हणजे एवढ्या जागा तुम्ही फिरल्या.
हा म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये ते एक निंबादेवी डॅम म्हणून आहे. एक वेळेस तुम्ही ते युट्यूबवर हा एक वेळेस म्हणजे निंबादेवी मंदिर आहे.
हाव.
एक वेळेस तुम्ही युट्यूबवर बघा. म्हणजे तुम्ही असं मग असं वाटणार तेवढं जे प्लेस बघून हे असं वाटणार, की तुम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये आलेले हाय. एवढं छान आहे ते. म्हणजे पूर्ण काही ते असं नाही. डेव्हलप वगैरे नाही म्हणजे डायरेक्ट पूर्ण वन विभाग आहेे तो. त्याच्या मध्य भागून एक नदी वाहते येते, त्या नदीचा जो बांध आहे असा बनवलेला आहे. तो पायऱ्या टाईप हा म्हणजे साठ ते सत्तर पायरी आहे त्याच्यावरून पूर्ण पाणी वाहतं येत, पाणी एकदम सफेद दिसतं.
अच्छा
बरं आपले दहा मिनट झाले. आपण पुढचा कॉल घेऊ आता. हा? ओके कट करतो हो.
तुम्ही करताय, का मी करू?